हॅलो. येतोय आवाज?
हॅलो. येतोय का आता आवाज?
तुमचं ना जर असं बारीक येतो मला म्हणजे असं स्पष्टता नसते त्या आवाजामध्ये थोडस वाढवायला पाहिजे आवाज जरा असा. म्हणजे आपल्या नेहमीच्या आवाजापेक्षा अ
वाढवलं आहे ऍक्च्युली ना बाळ झोपलंय त्यामुळे जास्त जोरत पण नाही ना बोल.
अच्छा अच्छा हां बरोबर आहे ते पण आहे ब ती पण काळजी घ्यायलाच पाहिजे ना.
हो ना कारण ते उठले की मग काय बोलता पण येत नाही काय करता
हो बरोबर आहे ते पण बरोबर आहे. त्याची झोप महत्त्वाची ना आपली तेवढ्या याच्यात कामं करता येतात.
तेच ना आजकालचे बाळ सांभाळणं म्हणजे खूप अवघड झालंय.
हो मग. पूर्वी म्हणजे आमच्या वेळेस आता आमची तर मुलं मोठी झाली. त्याच्यामुळे आमच्या वेळेस आमच्या वेळेस बाळ म्हणजे आम्ही घर घरा सांभाळून मग बाळ पण सांभाळलं जायचं. अस अस.
हा बऱ्याच वेळेला आणि कस पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यामुळे बाळ कुठे लहानाचं मोठं होत ते कळायचं नाही.
ठिकाणी ज असतात त्यांना तस काही हे नसतं म्हणजे आमचे गावी सासूसासरे असायचे आणि आम्ही इकड असायचो असे. ती गोष्ट असायची मग ते पासन सांभाळण्यापासून तर मुलांचे शाळा हे ते सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतात उलट तो फायदा असतो. आजी आजोबा असतात ना किंवा एकत्र कुटुंब कुटुंब असतं तर तिथं खरंच फायदा असतो मुला सांभाळणे पण जातात. आणि प्लस त्यांना संस्कार पण चांगले मिळतात त्याच्यामुळे. असं होतं कारण आपण आपल्या कामात असतो तर थोडेफार ते आजी आजोबा सांभाळून त्यांना संस्कार पण देतात. अस ती एक चांगली गोष्ट असते एकत्र जे असतात ना तर ते त्याच्यासाठी ती चांगली गोष्ट असते आणि कुठल्याही बाबतीमध्ये एकमेकांना सांभाळून घेतलं जातं त्या याच्यामध्ये. एकत्र कुटुंबामध्ये असं.
आणि कसं होत
मुळे सगळ्यांना सेपरेट सेपरेटच लावं लागतं.
बरेच आता शहरांमध्ये सेपरेटच आहेत बऱ्यापैकी खेड्यामध्ये अजून पण आहेत. एकत्र कुटुंब त्यामुळे काय होतं आजकाल
आणि माहितीये का खेड्यामध्ये कुठली हि गोष्ट असं म्हणजे एकत्रितपणेच होते तुम्ही कुठलीही गोष्ट करा असं आणि त्याच्यात जास्त ग्रामीण भागात कसं जास्त घरं नसतात ना असे म्हणजे पन्नास शंभर बरेसे असतात आणि ते एकमेकांना धरूनच चालतात बॉअसं कुठलेही काम असं म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असो किंवा एखादा चांगला उत्सव असो. किंवा मरणाधरणाचं असो सगळेजण एकत्र येतात ते. आणि सगळे मिळून आता म काही म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असेल पाच दिवसांचा असतो ते जिथं मरणा धरणाच ते दहा दिवसांचं असतं. तिथं ते सगळे एकत्र राहतात एकत्र येतात एकत्र स्वयंपाक करतात. म्हणजे आणि बोलणं चालणं सुख दुःख वाटली जातात ना ह्याच्याने.
हो. आणि माणसाला तेच तर पाहिजे ना पूर्वी ते होतं म्हणून माणूस सुखी होता त्याला टेन्शन किंवा फ्रस्टेशन अं डिप्रेशन ह्या गोष्टी माहित नव्हत्या आता काय होतं एकटं एकटं माणूस राहतो आणि मग बरेच जण डिप्रेशन मधे जातात फ्रस्टेट होतात बऱ्याच गोष काय एकमेकांचे अं मतं एकमेकांसोबत शेअर नाही करता येत ना त्यांना भाग किंवा भावभावना व्यक्त नाही करता येत आता नवरा बायको राहत अस तील तर ते किती सांगणार प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत कदाचित मी बोले बोललं काही तर तिला टेन्शन येईल किंवा मग ते काय वेगळा विचार करेल त्यामुळे नाही बोलत तसं भाऊ बहीण असतील आई वडील असतील तर त्यांच्यासोबत आपण बोलू शको.
तेच म्हणजे ते समजून सांगतात किंवा काही गोष्टी असं पण होऊन शक
आणि जबाबदाऱ्या पण वाटल्या जातात तर माणूस थोड मोकळा असतो हो कि नाही? आणि काय होतेय आजकाल लहान मुलांना जरी सांभाळतात ना आई वडील अशे एकटे एकटे म्हणजे तुम्ही की तुमची मुलं आता मोठी झाली, तेव्हा कदाचित एवढा मोबाईलचा वापर नसेल. पण आता माझ्याकडे काय होतंय की हम्म बाळाचे पप्पा किंवा आई दोघंही मोबाईल बघतात, बाळाला वाटत मला पण हवा.
हां ते त आहे, हा मी ते बऱ्याच ठिकाणी बघितले म्हणजे की आणि आईया पण मग कसं होतं की बॉ काही वेळेस कंटाळून देऊन देेता, की बाबा तुला मोबाईल बघायचं तं बघ बॉ असं.
हं हं
निदान शांत तर राहील बॉ असं.
हो आणि काय पूर्वीचे मुलं थोडे तरी समजदार होते किंवा मग शांत राहायचे ओरडलं किंवा मग बोललं तरी आताचे मुल एवढी आगाऊ झालीयत ना की त्यांना काही फरकच नाही पडत नको म्हटल तरी पण पाहिजेच हट्टी पणा खूप वाढलाय
हम्म हम्म
हम्म आणि मग आजी आजोबा असले की कस ते थोडस त्यांचं अं हे डायव्हर्ट करता ना. त्यांना गोष्टी सांगता किंवा बाहेर फिरायला नेता इकडे तिकडे वेगळ गोष्टी दाखवून नादि लावता. तसं आई तिच्या कामात असते, बाबा जॉबवर असतात मग ते शक्य नाही होत. मुलाकडे मोबाईल जातोच ऑटोमॅटिकली, मग त्याचा परिणाम आ
आणि हे पण काय हो त एक तर जिथं आई, वडील, आजी, आजोबा न नसतात ना तर तिथं काय होतं मुलां चे स्वभाव एकदम असे म्हणजे हे होता एक तर खूप संकुचितन होऊन जाता, म्हणजे ते अजिबातच बोलत नाही किंवा मग खूप एकदम प्रॉम्प्ट म्हणजे बंडखोरपणा येऊन जातो त्यांच्यामध्ये असं असतं. आणि जे आ आजी आजोबा जे सांभाळतात ना ते मुलं थोडेसे म्हणजे सगळ्या बाबतीत त्यांना नॉलेज होऊन जातं म्हणजे असं म्हणजे समाजात वावरायचं कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, एक एक तर जे जिथे एकटी असत मुल तिथे एकल कोंडी होऊन जाता ते म्हणजे त्यांना पट कण मिसळता नाहीेत मग बाहेरच्या याच्यामध्ये किंवा मग एक एकटे असल्यामुळे त्यांना असं वाटतं की माझ्याच माझंच सगळ्यांनी एक माझं सगळ्यांनी माझ लाड करायची असं होऊन जातं.
कुठली गोष्ट शेअर नाही करत ते मुलं
थोडस म्हणजे नुकसानच होतं बॉ अस.
हा ते आहेच ना.
आ आणि कसं होतं जे म मुलं असतात ना तर शाळेत न येतात. शाळेत न आल्यावर परत आपण त्यांना ट्युशन्स वगैरे असं लावून देतो. मग त्याच्यामुळे काय होतं आपलं कम्युनिकेशनच जास्त राहत नाही त्या मुलांशी.
नाही.
ण ज समून घेना आपण त्यांना समजून घेतो.
तेच आणि एक बॉन्ड. तयार होतो ना पूर्वीचे जे आई वडिलांचा मुलांसोबत जो बॉन्ड होतो. आता तस बऱ्यापैकी कमी होत चाललंय कारण मुलं. आई आईवडिलांकडे फक्त चार ते पाच वर्ष असतात त्याच्यानंतर. ते असं म्हणा फक्त. तर रात्री झोपण्यापुरते आणि जेवण खाऊन त्याच्यापुरतेच घरी असत बाकी. पूर्ण वेळ अभ्यास ट्यूश क्लासेस हॉबीज क्लासेस बरच काय काय असत नाही.
तेच.
आणि आजकालचे पालक पण असे झालेत ना त्यांना असं वाटतय कि या. कॉम्पिटिशन मध्ये आपला मुलगाच फर्स्ट या्यायला पाहिजे म्हणून ते. नको नको ते क्लासेस लावून देत मुलांना त्यां एवढा बोजा वाढवतय की त्यांचं बालपण हरवलंय.
ते कस होत ना आप त्यां. त्याच्यावरती फोर्सफुली काही केलं ना.
हम्म.
तर ते तेवढं ऍक्सेप्ट नाही करू शकत म्हणजे आता आपण त्यांना कॉम्पिटिशन मध्ये ठेवलं अमक्याने इतके मार्क्स मिळवले ते्हा. तुला पण तेवढंच जायला पाहिजे असं नाही करायचं कारण प्रत्येकाचं कसं आवड निवड. प्रत्येकाचा विषय वेगळ्या गोष्टींचा असतो. म्हणजे मी ट्युशन घ्यायचे त्याच्यामुळे मी सांगते मी. पालकांना पण तेच सांगायची की बा मुलांवरती कुठ. कुठ प्रेशर नाहीऊ द्यायच ह कारण प्रत्येकाची बुद्धी. प्रत्येकाला बुद्धी असते पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या विषयांमध्ये असते. असं असतं म्हणजे मग त्यांना समजून उमजून सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि मग त्यांच्याकडन अपेक्षा करायच्या असं असतं फोर्सफुली कुठलीच गोष्ट करायची. चिरे त्यांना.
तेच होतंय पण आता काय होईना अ आता. ते तुमचं बरोबर आहे पण आता काय होतं सपोज माझी कोणी मैत्रीण आहे. तिची मुलगी जर का. एखाद्या गोष्टीत पुढे चाललीय तर मला वाटेल ना अरे माझ्या मुलीनी पण जायला हवं किंवा माझ्या मुलानी. पण जायला हवं म्हणून. मग मी तिला विचारणार मला पण माझ्या मुलाला शिकवायचं येते मला पण तिथे. पाठवा्हायच वगैरे वगैरे मग हे. कॉम्पिटिशन पालकांमध्ये होतय आणि त्यात बळी लहान मुलांच जातय असंय.
ते असतं पहा असं आपल्याला वाटतं पण आपण प्रत्येक ठिकाणी कम्पेअर नाही करू शकत. कुठल्या आपल्या मुलांची दुसऱ्या. आणि ते काय होतंय पुढे मग त्यांना ना ईर्षा तयार होते म्हणजे ही क. पण त्यांच्या मनात ती ईर्षा टाकतो.
ह.
समजलं का ही इर्षा म पुढे पण तीच होते. म्हणजे आपण आम्ही मग पुढे काय? असं म्हणजे मुलांचं स्वभाव एक तयार होऊन जातो. मग आपण तेव्हा विचार करतो अरे माझ्या मुलीला असं नको वाटायला कोणाबद्दल असं म्हणजे कॉमनली वाटतं आपल्याला पण ते बीज असत ना ते आपण लहान पणी मुलांच्या याच्यात टाकलेलं असतं. असं असतं म्हणून खेळीमेळी
नको जायला असं वाटतं ना.
हा मग ते ते चुकीचं आहे ना म्हणजे मला तरी वाटत असं की. ती गोष्ट चुकीचीये कारण ती ईर्षा तयार होते. त्यांनी मग आयुष्यामध्ये कोणी पण आपल्या पुढे गेलं ना तर त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या वाटते असूया वाटते. म्हणजे मग तो खेळीमेळीने राहूच शकत नाही तो नेहमी कुढत राहतो मग असय.
हो ते तर आहेच.
कारण आपण आता हे बघा आपण आता शेजार पाजार बघितलं तर एखाद्याने जर कधी दहा हजारा ची वस्तू घेतली आपण ती घेऊ नाही शकलो. तर मग आता आपली मुलं लहान आहे पुढे मोठं झाल्यावर त्या व्यक् त्या मुलाला कसं वाटेल. अरे तो त्याला इतक्या उंची वस्तू घेतली त्याने. आपण नाही घेऊ मग तो काय करेल तो कुढेल ना म्हणजे त्याला. आपल्या कम्पेअर वरती कोणीतरी असतंच म्हणजे असं आपण काही परी पूर्ण नसतो. मग त्या व्यक्तीबद्दल त्याला असुया नको वाटायला किंवा ईर्षा नको वाटायला हा. त्याने सहजपणे ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे अरे हो होतय का आता ती ची मय तिची मैत्रिणी ये. ती पुढे गेली तर तिने आनंदाने तिला हे करायला पाहिजे की अरे वा तू. पुढे गेली व छान. कदाचित ती सुद्धा तिला हेल्प करेल तिचं पुढे जाण्यासाठी असं असतं म्हणजे खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं ब असं.
हम्म.
ते पॅरेंटिंग स्किल पण असतं आपण सगळे दोष मुलांना देत नाही देऊ शकत.
तेच ना कनाय मुलांच नसतोच ते तर आईवडील जे शिक कवतात आई वडील जस त्यांच्याशी वागतात जस ट्रीट करतात तसचं ते घडत जाणार ना मुलांचा काहीच दोष नाही.
तो अरे आपली मुलगी चुकली आपलं हे झालं असं होतं ते तर म्हणजे जेव्हा पण मुलांना वाढवतो ना तेव्हा ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवायच्या की आपल्याकडनं योग ग्यच त्यांना मार्गदर्शन मिळायला पाहिजे बस.
हो.
असं मला वाटतं माझं मत सांगितलं चालेल मी करते.
चार छान आहेत आवडले मला चालेल.
थोडसा आवाज कमी झाला परत.
हो हो हो.
करु का नंतर?
हो चालेल नंतर करूया.
हं ठीक.